हॅलो.
हा आवाज येतोय का?
हा येतोय आवाज माझा आवाज येतोय.
हो क्लिअर येत आहे आवाज माझ्या पाठीमागून कोणतं वाऱ्याचा किंवा असा गोंगाटा वगैरे नाही आहे ना?
नाही नाही बॅकग्राऊंड नॉईस काहीच नाहीये.
ठीकय आवाज बहुतेक मागे पुढे आहे थोडासा पण आता आपण या टास्क साठी कॉल केलेला आहे पण मला तुमच्या बरोबर काही गोष्टी बोलायचं होत्या शिक्षणाच्या संदर्भातील जसं की आपल्याला माहित माहित आहे अकरावी आणि बारावी सायन्स मधून खूप सारे लोक करतात. मग सायन्स मधून बारावी नंतर न आपण खूप काही करू शकतो याच्याबद्दल तुम्हाना काय म्हणायचे आहे.
बारावी नंतर सायन्स नंतर दुसरं ऑप्शन म्हणजे मला तरी काही सुचत नाही तुला काय सुचत असेल तर तूच सांगू शकतोस का बघ. आठवलं तर.
हा जसं की बारावी नंतरनं, मला सांगायचं झालंय तर काही पॉप्युलर ऑप्शन आहेत, जसे की आता सगळेजणच म्हणतात की, बारावी नंतरनं पहिल्यांदा तर दहावी झाले की सगळेच जणं सायन्स विभाग घेण्यासाठीच लोकांना ज्यादा तर पार म्हणजे भाग पाडलं जातं. पण
हो.
बार अ दहावी झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने सायन्स घेऊन बारावी पास केली, तर त्याच्यासाठी खूप ऑप्शन्स एकदम उघडतात. मग कोण डॉक्टर होतं कोण इंजिनियर होतं. पण काही असेच सुद्धा मुलं असतात, ज्यांना काहीच माहित नसतं आणि ते चुकून बी एस सी ला येतात. जे की सायन्स मध्ये जादा तर सायन्स मध्ये बारावीं नंतर काय केलं पाहिजेल म्हणून बीएससी घेतात. खूप सारे लोक अशे आहेत आणि काही जणांना माहितच नसतं की, बीएस सी नंतरनं काय केलं पाहिजे आणि त्यांच्यासमोर बीएससी मध्ये सुद्धा खूप विषय असतात. जसे की आपल्याला माहित आहे, चार महत्त्वाचे विषय आहेत. अ फिजिक्स ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो. केमिस्ट्री ज्याला आपण रसायनशास्त्र म्हण तो. बायलॉजी ज्याला आपण जीवशास्त्र म्हणतो. हे ज्यादा तर तीन मेडिकल साठीचे सब्जेक्ट म्हंटले जातात आणि फक्त बायलॉजीच्या ऐवजी मॅथमॅटिक्स आलं, तर तिथे आपण इंजिनिअरिंग साईड किंवा आपण त्याला अ आयटी साईड वगैरे म्हणू शकतो. पण बीएसु मध्ये आय टीचा संबंध अ ज्यादा तर येत नाही. मग लोक बीएससी मध्ये मोस्ट ऑफ द केसेस लोकांना केमिस्ट्री हा विषय ठेवायला आवडतो. मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे, की लोक केमिस्ट्रीला जास्त प्राधान्य देतात. इव्हन शिक्षक सुद्धा असे म्हणतात, की तुम्ही जर का बीएससी मधून केमिस्ट्री ठेवलात तर आयुष्यात तुम्हांना असं कधी होणार नाही, की तुमच्याकडे जॉब नाहीये. बाकीच्या विषयमध्ये काही वेळेला अडचणी येऊ शकतात.
हम्म हं.
तुमच्या ह्या पर्टिक्युलर बीएससी कोर्ससाठी जॉब्स अवेलेबल नाहीयेत, नाही पण बीएस सी करून झालेला मुलगा जर का केमिस्ट्री विषय निवडून बीएससी झाला असेल तर त्या पदवीत्तर असलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या अडचण येत नाही शक्यतो. कारण त्याला भरपूर ऑप्शन्स उघडतात. केमिस्ट्री म्हणजे एक असा विषय आहे, जो औषध गोळ्यांना डायरेक्ट ली कनेक्टेड आहे आणि जसं की लोक म्हणतातच, की औषध गोळ्यांना कधीही मरण नाही. औषध गोळ्या ह्या अशा गोष्टी आहेत, ज्या रोजच्या आयुष्यात व्यक्तींना लागतात. मग?
खरं आहे आणि कसं होतंय अ जरी कंपनीमध्ये त्या मुलांना जॉब लागला तरी त्यांचे डिपार्टमेंट पण तसे आहेत. क्यूसी डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डि पार्टमेंट आहे, वेअर हऊस डिपार्टमेंट आहे, त्यामुळे केमिस्ट्री झाल्यानंतरसुद्धा असं नाही की बाबा तिथं हार्डवर्क आहे किंवा काय, तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार तुम्ही तुमचं डिपार्टमेंट निवडू शकता त्या ठिकाणी.
हा येथे अनेक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे स्किल्स. जर का फक्त नावालाच आपण बीएससी करून पास झालो तरीसुद्धा लोकं ब्लेम करतात केमिस्ट्री वरती की, मी बीएससी केमिस्ट्री म्हणून पास आउट झालो, तरी सुद्धा मला जॉब सापडत नाहीये. पण इथे स्किल पण महत्त्वाचा फॅक्टर असतो की एखादा व्यक्ती खरोखर हुशार असेल आणि त्याने बीएससी घेतली असेल. त्याला त्यावेेळेस सांगणार कोणी नव्हतं, म्हणून तर तो व्यक्ती सुद्धा त्या विषयामध्ये पुढे जाऊ शकतो, आपल्या स्किल्सच्या जोरावरती. पण एखाद्या व्यक्तीला खरोखरच काय येत नसेल आणि त्याने काही काही वेळेला बघितलेले सुद्धा केसेस आहेत की, लोक डिग्रीसाठी म्हणून बी एससी करतात. की त्यातल्या त्यात बीकॉम आणि बीएच्या कम्पॅरिझनमध्ये बीएससीला जास्त लोकं म्हणजे वर ठेवतात. त्याच्यामुळे बीएसीची डिग्री असायला हवी, असं म्हणून सुद्धा खूपजण बीएस सी करतात. पण जो व्यक्ती ज्याला त्यावेेळेस माहित नव्हतं, म्हणून तो बीएससीतून झालाय. त्या व्यक्तीकडे स्किल्स असेल, तर कंपनी त्याला ऑटोमॅटिकली वरच्या पोस्ट वरती नेते. आणि तो आयुष्यात पुढे जातो. पण हे केसेस ज्यादा तर आपल्याला ऐकायला मिळत नाहीत, त्याच्यामुळे लोकांना काय वाटतं की अ डॉक्टर आणि इंजिनियर होणं कधीही चांगलं. बीएससी करणं हा ऑप्शन खूप खूप शेवटला असतो, पण तसं नाही आहे.
बरोबर की, कस होतंय अ, बीएससी केलेले विद्यार्थी ज्यांना जॉबला जायची इच्छा नसते. तर त्याच्यानंतर, बी एस सी ककंप्लीट केल्यानंतर, काही मुलं डीएमएलटी चा कोर्स करतात आणि स्वतःच ब्लड यरिन चेक करण्याच अ व्यवसाय चालू करतात. त्याच्यामध्ये सुद्धा इन्कम सोर्स छान आहे आणि मुलं भरपूर त्याच्यातून सुद्धा प्रगती केलेली आहेत.
तेच मी म्हणत आहे की अ आपल्याकडे स्किल्स पाहिजेत किंवा ज्याच बिझनेस करण्याचा हेतू आहे पहिल्यापासून कि मला बिझनेस मध्ये हात घालायच आहे, पण मला एक असा बिझनेस करायचा आहे जो मेडिकलशी रिलेटेड असेल. मग काही लोक इथं फार्मसी पण ऑप्शन घेतात. पण काही लोक स्मार्ट मूव म्हणून, जसं की तुम्ही म्हंटलात की आपल्याला बीएससी झाल्यानंतर काही लोक डीएमएलटी चा कोर्स वगैरे करतात, मग त्याच्यामधून ते ब बिझनेसमध्ये घुसतात. आता मेडिकलमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, ज्याच्यात दर दुसरा व्यक्ती एक मेडिकल तुम्हाला दर दुसऱ्या गावात दिसतं. पण जे लॅब असतात पॅथेटिक लॅब वगैरे त्यांची संख्या मेडिकलच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी कमी आहे आणि याच कारणच हे आहे की, लोकांना माहित नाही. की आपल्याला याच्यातून बिझनेसमध्ये हात आजमवता येऊ शकतो. काही लोकांना वाटतं की नाही हे फक्त डिग्री ती आहे, खूप जण असे आहेत. मी भरपूर केसेस असे पाहिलेले आहेत की अ बी एस सी केलं म्हणजे त्याची एक डिग्री मिळते. आणि आपण डायरेक्ट जॉबला गेलं पाहिजे. असे खूप, म्हणजे मला इथे म्हणायचं आहे की अ काही लोकांना काहीच माहीत नसतो म्हणजे ते भटकलेले असतात, की मला काय करायचंय?
बरोबर की आणि काही फार्मामध्ये जातात पण मेडिकल स्वतःच मेडिकल चालू करण्याची त्यांची ताकद नसते त्यामुळ स्वतःच मिळालेलं त्यांच्याकडे जो प्रूफ असतो ते भाड्याने देतात. आणि त्याच्यातून सुद्धा इन्कम सोर्स करतात.
हो बरोबर आहे. आणि बीएस सी झाल्यानंतर न काही काही लोकांना अं काही गोष्टींमध्ये स्किल अप, अपग्रेड होतात, पण बीएससीच्या शेवटला येताना. एक महत्त्वाचा मुद्दा ते मध्ये येतो तो म्हणजे, एम एस सी करण्याचा. म्हणजे तुम्ही बॅचलरचा कोर्स कंप्लीट केला. तुम्ही मास्टरचा कोर्स देखील केला पाहिजेल. आणि त्याचा फायदा होऊ शकतो. अशा गोष्टी मग बीएससीच्या शेवटच्या वर्षापर्यंत येता येता आपल्याला ऐकायला मिळतात. मग काही लोक एम एस सी सुद्धा करतात. त्याचे सुद्धा बेनिफिटस आहेतच. परंतु जर का बीएससी केलेला विद्यार्थी आपल्या काही कंडिशन्स मुळे एमएससी करायची इच्छा ठेवत नसेल, तरी सुुद्धा तो बाहेर जॉबला जाऊन, खूप चांगली तरक्की करतो. पण काही लोक एमएससी सुद्धा करतात आणि ते लोकं ते लोकंसुद्धा तरक्की करतात. पण त्यांची तरकी थोडी लेट होते, बीएससी वाला त्यांच्या लेव्हललाच आलेला अस तो त्यावेेळेपर्यंत. सगळ्या गोष्टी तिथल्यालाच येतात पण लोकांना हे लक्षात येत नाही. लोक फक्त बघताना डॉक्टर आणि इंजिनियर या लोकांनाच आणि बरोबर आहे लोकांचंसुद्धा, की तिथे जास्त मेहनत घ्यावी लाग ते पण बी एस सी ला ज्या प्रकारे एक प्रकारची मार्केट व्हॅल्यू दिली जाते की तो कोर्स लास्ट ऑप्शन वगैरे आहे असं कधीच नव्ह तर हेच मला अ सांगायचे होते.
आपण आता बोलो बी एस सीच्या फक्त केमिस्ट्री या विषयावर बोललो. आपण जर सपोज काही कालानंतर अ दुसरा कॉल जर केला तर आपण बायो या विषयावर सुद्धा आपण बोलू शक तो कारण त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर आहे करण्यासारखं.
हो बरोबर आहे. कारण की त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत आता फॉर एक्झाम्पल त्याच्यातील पण एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अ समुद्र जे आहे त्याच्यामधील प्राण्यांचा अभ्यास करणारे जे अ शास्त्रज्ञ वगैरे असतात. ते जादा तर बायलॉजी या विषयातूनच वर आलेल्या असतात सो त्याच्यामध्ये सुद्धा खूप फायदा आहे फक्त तिथ ते जास्त स्किल्सच्या अपेक्षा असते केमिस्ट्रीच्या कमपॅरिझनमध्ये कारण सायंटिस्ट ही एक जबाबदारी आहे. वर्करपेक्षा ती खूप मोठी जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तिथे कॉम्पिटिशन केमिस्ट्रीच्या कम्पॅरिझनमध्ये थोडंसं जास्तच आहे.
बरोबर बरोबर नाही बरोबर आहे. तुम्ही बोलताय बरोबर आहे पण जेवढी जबाबदारी तेवढी त्यांची अपेक्षा पण असते पेमेंटची.
हो त्या प्रकारे त्यांना पे सुद्धा केलं जातं आणि गव्हर्न मेंट जॉबची पण खूप साऱ्या खूप साऱ्या संधी प्रत्येक बी एस सी च्या कोर्समधून मग तो कोणत्याही विषयात न असू दे. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब्स पण लागू शकतात पण ती गोष्ट लक्षात येत नाही कोणी रिसर्च इतकं करत नसल्यामुळे. पण असु दे आपण दहा मिनिटात संक्षिप्त स्वरूपात बघितलं की बी एस सी आणि एम एस सीत महत्व आयुष्यात पण आहे जितकं लोकांना माहीत नाही. तर आपले दहा मिनिटं संपलेले आहेत. आपण इथं टास्क थांबवू शकतो अशी
चालेल चालेल ओके.
ठीक आहे मग मी ठेवला तर चालेल कॉल.
हो हो चालेल चालेल.